हॅलो हा काय करायलायं? हॅलो अ आवाज येई ना बघा.
बसलोय बघा तुम्ही?
हा हा येतोय हाय शाळेत काय आवरलं? आवाज येईना
येईना?
हां
रेंज प्रॉब्लेम आहे वाटतं ओ दोन दिवस तसं वालंय बघा
हा हा आवरलं येतं येतंय हम्म हां आवरून आली शाळेत होय होय
तेच म्हंटलं काय करायलायास बघावं म्हणून कॉल म्हटलं फोन तर करावं आवरलंय म्हणून
कर आवरलंय की
नाही रोज आवरतय नऊ वाजता तर नी घरातले डब दिली की नाही झालं सगळ आवरलेलं असतय म आता काय जेवला नं त्या नंतरच भांडी तेन
हां हां
तुमचं?
आमचं पण भांडी तेवढी राहिली ती आता आलीत की घासतेत की
मग बाळ आलंय संघ
हो आलेय त्यांना आता की खेळालती इथ त्यांना बाहेर पाठवलं इथं दंगा करत्यात म्हणून
हां हां
खेळायला लागल्यात.
पोरं आल्यात वाटत आता
नाही इथ शाळे पसली मुलं येतात.
हां हां
त्याशिवाय गमत पण नाही ओ
हां
हम्म हम्म रात्री तुम्ही कॉल केलतासा तवा की नी पोळ्या करायला गेलतो तिथ
होय, किती वाजता आला मग?
अ सात त तुम्ही मला हे केलतासा कणी, येऊन नुसतं जेवलो होतो बघा मी
हां हां लेटच झाला की मग आता कार्यक्रमाला कोण गेलय?
आता ज चालू अजून व्हायच आहे सोडा दुपार नंतरन मग म्हटलं बाराच्या पुढं हम्म तिकड जायचंय. तिकडे एकदा गेलं कणी दिवस सगळ माझं तिथच जाणार आता.
होय म दीदी पण येणार असलं
होय दिदी नाही दिदी येत नाही आमची, आता बघूया काय करतीया? आली तर आली नाही तर नाही अशी तीजी का लहर म माला काय बि करल सांगता येत नाही. देव सवाशिन हाय मी देवा हा
हा हा
मग ते जायलाच
आणि काय मग होय जायला पाहिजे मग आता उपवास असेल सकाळपासन, हम्म हम्म
आणि जेवन खाऊन यायचं दुपार नंतर
हम्म चालतेय म आता खिचडी काय बनवला? का नाही
तिथच बनवले आहे आता त्यांच्या जवळच ते काय कार्यक्रम आहे त्या घरात आपण काय करायचं नाही.
ते नाही आता तुमचा उपवास आहे म्हणल्यावर आणि उपवास पण तिथं सोडून यायच परत
हय फराळ करायला मी तिथेच जायच, हम्म
हं हं
आमच्या इथ सगळीकडेच तसंच आहे सवाशीना उपवास धरायला सांगितला कनी फराळाला पण तिला बोलवायचे.
हा हा मग घराजवळ आहे का लांब आहे
हु घराच्या पलीकडलं घर आमचं एक घर मागे काही नसतं
हा हा
त्याना काय नाही वाटत घराजवळच घर आहे सखी चुलत जाऊ
हा ह हा हा आत्या काय करायला
सासु होय धुणं वाळत घालत आहे ते ददी धुन आणली ती उन्हात वाळत घालायल्यात दिदी हाय काय करत्याय आ मरा बर आम्ही खालच्या घरात आलोय
हां हां
ते काम करायच्या आवरायत चालायत
काय एका मग कामं दिसून येत नाहीत घरात
आवरलं तरी आनि पडतंयच
पडतय होय आणि बारकी पोर असली की कामं असत चल चल
असेलच बारकी तरी यक पोरग तिकडं हाय थोडा आणि यक हाय इथं हम्म हम्म ह जेवण बनवन आलायस का
हा हा ह
उन्हाळ्याच काही केलं का नाही? सासुबाई आहेत की घरात सासुबाई आहेत कि घरात उन्हाळ्याच काय केला का नाही? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो